सर नमस्कार!
हा नमस्कार सर येतोय बरोबर आवाज सर? हा मगाशी तुमचा आवाज येत होता पण त्या तुटक-तुटक येत होता.
हा हा हा तर काल मी एकाच्या बरोबर बोललो ना तर तो पण मुलगा शिक्षण करत होता. आणि ते शेती करत होता मग तो अस तो असं सांगायच कि म्हणे सर आम्ही शेती करून मी शिक्षण करतोय म्हणे वडिलांना मदत करतोय. आणि त्याच्याब आम्हाला एवढा त्रास होतो की आमच्याकडे शेतीचे आहेत शेतीमध्ये काम करताना म्हणे ज्यावळेस पाऊस येतो. त्यावेळेस परत खत मारायचेत खय त्यि टमाट्यावरती. मग टमाट्याचे कॅरेट काढा मग टमाट्याचे ते खर्च झालं म्हटलं म्हणजे ते पाणी भरले जास्त पाऊस झाला तर ते पाणी काढण्यासाठी परत बांध तोडायचे तो बाध तोडल्यानंतर दुसऱ्या आता दुसऱ्याच्या शेतात पाणी नाही गेल पाहिेजे त्यांच नुकसान नाही झालं पाहिजे. काळजी घ्यायची तिथून जास्त पडला की ते कायत गोगलगायचं कायतरी हे असतं ते नको आजार त्याच्याला प्रत्येक फवारणी मारायचे ते घरी यायचं असं करत करत आणि एवढं सगळं करून ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये एकराला खर्च येतो. टमाट्याचे एका आणि सगळं झाल्यानंतर म्हणे पाऊस पडत असतो मग पाऊस पडल्यामुळे आणि टमाटे काढायला पण बाहेरचे लोक कानायचे आणि ते टमाटे काढल्या कॅरेट काढल्यानंतर त्या परत
हा
बांधावरती आणायचं जिथे उभी राहते तिथे मग तिथून त्या बांधावरं त्या गाडी पर्यंत घेऊन जायचं. हं त्या गाडीत टमाटे टाकायचे मार्केटला घेऊन जायचं मार्केटला घेऊन गेल्यानंतर सरम्हण आम्हाला ऐंशी रुपये चे चाळीस रुपयाचा रेट वरती मिळत नाही म्हणे. विस किलोच कॅरेट असतय. वीस किलोच कॅरेट आहे म्हणे त्यात चाळीस रुपयाचा रेट मिळतोय अशा पद्धतीने म्हणे आणि आमच्या समोर आमच्या डोळ्या देखत तेच व्यापारी ऐशी रुपये किलो नि विकतायत म्हणे.
तेच झालंय ना म्हणजे कसय शेतकरी शेतात आपलं पिकवतोय पण मधलं कमिशन हे लोकच घेऊन जातात व्यापारी लोक.
होतेच ना. तेच ना म्हणजे
हा म्हणजे मोबदला मिळतच नाहीये ना. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीच. हो आता आमच्याकडे. कोकणा मध्ये ऊस पिकवतात तर तिकडे पण अशीच परिस्थिती आहे. ऊस जातो कारखान्यामध्ये आणि जेव्हा कारख कारखान्यामधून बाहेर येतो गूळ वगैरे बनवून किंवा साखर बनवून. तर त्याची किंमत वाढलेली असते.
बरोबर आहे सर.
तेच आहे म्हणजे आपण नक्की जातोय कुठे म्हणजे- हे लोकशाही आहे की काय तेच काही कळत नाही आपल्याला
आणि म्हजी त्याच गोष्टीच आपल्याला वाईट कधि वाटतंय की ह्याच गोष्टी वाटतंय की आप पण कष्ट करणार तो कष्ट करत जातो.
हा तेच होतय ना.
होत चाल लय असच जा.
हेच होतय गरीब गरीबच राहतोय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. हो.
ज्यांनी काहीच कष्ट करायच नाही त्यांनी चाळीस रुपये जागेवरती नफा घ्यायचा. आणि ज्याने आठ ते दोन महिने कष्ट करायचे रात दोन दिवस पाणी भरायचं औषधे करायची. आणि त्यानी मग ते चाळीस रुपये आपल्या समोर घ्यायचे हे वाईट आहे ना आणि वाईट
आणि त्या चाळीस रुपया मधले दहा न दहा रुपये नफा असेल तीस रुपये त्याचा.
हो तीस रुपये त्याच खर्चामध्ये जाणार आहे कारण त्याच. हे करायचं औषधे मारायचे आहेत.
हो.
लावायचे त्या टेम्पो घ्यायचा सगळ्या गोष्टीचा खर्च केला त्यांनी. मग म्हटलं तुम्ही नाही करू शकत का म्हणजे विक्री करू शकत नाही का. म्हणे सर आमच्याकडे दोन पाच कॅरेट असतील दहा पंधरा कॅरेट असतील. जवळ पासच्या जण आम्ही करू शकतोय म्हणी. पण जर माझी शंभर कॅरेट जर मला माल निघत असेल तर मी कधी ती विकणार. ते कधी घेऊन जाणार. मागचे घरचे लोक जर जर थांबवले तर मग शेतीमध्ये दुर्लक्ष होईल परत दुस तर दुसरी फवारणी मारायचि आहे परत ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आमच्याकडे वेळ नाही. ते सांगितलं त्यांनी मग ते ह्या गोष्टीच वाईट वाटतं ना सर कारण काय होते माहिती आहे पण जरी तिथं नसेल पण त्या गोष्टीच आपल्याला दुःख होतं ना. आपण मध्ये नाही नाही टमाट्याला. लगेच जास्त त्याला पण परत त्यांचा दुख आहे ना.
नाही खरंच म्हणजे दुख म्हणजे शोकांतीच पिकच आहे मोठी. कारण शेतकऱ्याला शेतभाव मिळतच नाहीये जसं पाहिजे तसं.
शेत पाहिजे तसं त्याच्यामुळे सगळे ग. आणि कसं जास्त पाऊस पडला एक. एखा दिवस पीक नुकसान झालं तिकडून पण नुकसान आहे. पाऊस नाही पडला पाणी नाही झालं तर तिचे शेत बर करून. ते वाळून जातात तिकडून पण नुकसान म्हणजे शेतकरी हा दोन्ही बाजून दा चेपलात जात ना.
दोन्ही बाजून चेपलात आहे आणि व्यापारी तो त्याचा म तेच होतंय आणि व्यापारी त्याचा मोबतं फिक्सच आहे तो तर घेणारच आहे. तुम्ही दहा रुपयाचा का दहा रुपयाचा टॉमॅटो द्या किंवा चाळीस रुपया टॉमॅटो घ्या त्याचे द दहा वीस रुपये ठरलेलेच आहेत. असं आहे हा हा म तो स्वतचे का कधीच कमी करू शकणार नाही आणि करणार पण नाय.
बरोबर आहे. हम्म शेतकर शेतकरी महत्त्वच आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी पण सांगितलं की ते म्हणे आमच्याकडे द्राक्ष आहेत म्हणे सर म्हणेे सुरुवातीचे ती जे आहेत त्या द्राक्षामध्ये जर आम्हाला ते करायचं असतं ते मग ते तुमच्या तारा लावा त्याच्यानंतर ते हे करा साडी बांधावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा खर्च चार ते पाच लाख रुपये काही तरी खर्च येतो आणि पहिले तीन वर्ष आहे फक्त खर्च करत आहेत. तीन वर्षानंतर . पहिला तीन वर्ष . तीन वर्षा नंतर तीन वर्ष म्हणजे सहा वर्ष ते बरोबर आहे की नाय. तो खर्च येतो ना पहिला तीन लाख खर्च आहे मग तीन वर्षाचा खर्च तुम्ही कॅल्क्युलेशन जर केला समजा पहिल्या व र्षे पहिला आपण धरलेलं दोन वर्ष दोन दोन लाख रुपय तरी . ते सहा लाख रुपये ते झालेच ना.
हो.
नाय आणि तो खर्च कॅल्क्युलेशन करून काय करणार आहे. शेवटी मग ते दोन वर्षाचा म्हणजे पाच सात लाख रुपयाचा खर्च आहे. ज्या वेळेस बॅग येते तो सात लाखाचं उत्पन्न तर नाही निघणार दोन-तीन लाखाचच निघेल. मझे पण दुसऱ्या वर्षी परत चालू करायची म्हणजे परत औषध
आणि ते पण पा ते पण जर पाऊस वगैरे पडला काय आलं मग ते पण नुकसानमध्येच गेलं.
हो म्हणजे सांगायचं कसं आहे की चारी बाजूने खेळवला जातात .
हो शेत करी काय हो.
हम्म काय सर आता क काय आपण जर चारी विचार केलानंतर आपण पण तसंच मार्गावर .
बरोबर.
टॅक्स तुम्हाला पण बघा पालक जे करोड रुपये कमवतात
हो तसच आहे ना अ कामगार लोकं देताना त्यांचे हात आकडतात.
हो ते ते माल कामगारांच्या बाजूने कधीच न मालक मालकाची बाजु तसच आहे. . ते करून आल्यामुळे ना तरी आता जो जो चाळीस वर्षाचा अनुभव आहे म शेतीपासून ते . बिजनेस त्यांच्या काय गोष्टीच असंच आहे ओ कोणी द्यायला बसलेलं नाही.
सगळे जण म्हणजे जे जो जो मालक आहे ना घेऊन फॅक्टर्या काढून बसला ऑफीस काढून बसलेला आहे. ते सगळे कमवालाच बसलेले आहेत हा द्यायला कोणी कामगारांसाठी म्हणजे मी आता कामगार ठेवलाय तर त्याच पण भलं होऊ दे हा विचार कोणी केलेला नाही माझा फक्त किसा भरू दे.
असं कधीच होत नाही.
हो मग ती मानसिकता बदली बदलली पाहिजे ना प्रत्येकाने.
हि मानसिकता शंभर टक्के बदली पाहिजेत.
हो.
ते सगळच माहित आहे सगळ विरोधापास तो आहे ना
हो.
त्याच वाईट वाटतं की माणसांनी प्रत्येकाने येणं आणि काय असं तुम्हाला सांगू का नीतिमत्ता जर साफ ठेवली ना
बरोबर हो.
पण ती ते आता तूम ते आता म्हणजे तुम्हाला तुम्हीच सांग म्हणजे तुम्हालाच माहिती असेल. हा कि तुमच्या पिढीने जी नीतिमत्ता बघितली ती आमच्या पिढीमध्ये नाहीये. एवढं मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लिहून देतो.
आणि सर आम्ही आता बघतोच ना कारण आमची सुना करतायत कि जे बघतो ना आपण ते आमद दिल नाही पटत अरे यार गडबड आहे ह नको आता ज तुम्हाला मुलं अपक्ष आहे त्यांच्या गोष्ट अवघडच आहे
बर बर. म्हणजे आता कस आहे म्हणजे तो अ म्हणजे जनरेशन गॅप म्हणावा की काय म्हणजे अ हा बरोबर.
म्हणजे जस ट्रेन मध्ये जर ट्रेन एखाद्या वेळेस जर थांबली चांगलं आहे वाईट आहे साधू आहे संत आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तिथ सफर मध्ये थांबणारच आहे. गाडी चालवल की परत तुम्हाला सफर करायच असंच सफर तर होणच आहे काय याला काय आपण सगळ्याच गोष्टी नाही बदलू शकत.
नाय बदलू शकत ते तर आहेच. आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे काय करू शक आपल्यापर्यंत तरी प्रयत्न करायचे बाकी काय कराय दुसरा अ दुसरं जो करेल ते आपल्या हातात थोडी नाहीय ना असं पण आहे.
येस सर आपण फक्त आपला स्वतःला बदलणे.
हो.
बस याच्या व्यतिरिक्त दुसरं
आता बघा आता मी मी माझं मी माझं उदाहरण सांगतो तुम्हाला मी जॉब करतो अ मालकाला माझ्या काबवून देतो. अ ती गोष्ट वेगळी तो झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट चालू मी संडेला माझं काम चालू करतो वास्तुशास्त्राचं माझ्या लोकांच भलं करतो जे ब वास्तूप्रमाणे जस पाहिजे तस पाहिजे. ते मी करून देतो असं पण माझा काय हे नाहीये की चार्जेस जास्त आहे की कमी आहे. मी जो पटेल तो घेतो नाही दिला तर स्व इच्छेने तुम्ही द्या तुम्हाला पटलं त द्या असं पण आहे.
असं म्हणजे आ प मा माझ्या म्हणजे मी ते करतो म्हणजे काय साईड बिझनेस म्हणून साईड हे इनकम म्हणून म्हणजे थोडंफार मला हेल्प होऊ दे म्हणून.
बरोबर आहे सर.
तर आपल्याला जॉब जॉब करता करता किंवा आता हे आपण कॉलिंग वगैरे करतो. ते असं साईड इन्कम थोडा आपला अ दिवसाचा खर्च निघू दे हा. थोडासा दिवसाचा खर्च निघू दे ह्या आणि काय निघूते याही उद्देशाने करतो नाहीतर करण्याची गरज तर नाही आहे पण बोलतात ना एक हेल्प म्हणून अम छोटे छोटे खर्च आपले निघून जातात तसाच एक प्रकार आहे. असं आहे पण तिथं त्या बाबतीत आपण ती नित्तिमत्ता सोडली नाही पाहिजे असं मला तरी अ स्वतःच मत आहे माझं.
शंभर टक्के शंभर टक्के. तुमच्या वास्तु वास्तुशास्त्रचं पण आत्ता घेतलं ना विषय मी तुम्हाला पण बोलेल. शेवटचं पण माझ्याकडं सष्ट आहे. परत कॉल तुम्हाला करायचं का वेळ आहे. परत कॉल करायचा आहे का तुमच्याकडे वेळ आहे का?
नाही नाही आता मी जरा घरी जातो. आता म बाहेरच आहे ना नंतर आपण उद्या बघू ठीक आहे म्हणजे त्याप्रमा म आणि मग तुम्हाला तुम्हाला मी कॉल करतो हा.
नाही नाही आता आता वेळच नाही भेटत ना मला घरी गेल्यावर. असंय म्हणून मी बाहेर आहे म्हणून तुम्हाला कॉल केला.
येस येस येस.
हा हा पण आता उद्या आपण बघू ऑफिसमध्ये मी कॉल करीन तुम्हाला. व्हॉट्सअप कॉल ठीक आहे तेव्हा बघू ओके ओके चला हा हां बाय गुड नाईट.
थँक यू.